अ
हा ज्योती. अ- कशा आहात?
मजेतए.
हा हा. मी पण मजेत. आ क्च्युली काय झालं? तुम्ही बोललात ते ट्रान्स्क्रिप्टच?
अहो, माझं काय होत- तय. त्या म्हणजे ते आवाज असा येतो ना? काहीतरी पडल्यासारखा वगैरे.
ओके. हा.
हा आणि मग पुढे आहे ना- मला काही काही कळतच नाही. ते म्हणजे कसं द्यायचं स्वल्पविराम वगैरे काय? त्या आवाजाचं काय करायचंए? तेच कळत नाही मला.
मग एकदा मेसेज- ग्रुप वर मेसेज-
त्या सखने काहीतरी स्टीलचं पडल्यासारखं किंवा असं खरखनाचा असा आवाज येतो ना? तर तेव्हा काय करायचंय नेमकं? मला समजत नाहीये ते.
एकदा म्हणजे गायडन्स विचारा. ग्रुप- मध्ये जे गाईड करणाऱ्या मॅडम आहेत ना, मग त्या करतील तुम्हाला गायडन्स मे बी. तुमचं हे टास्क कमप्लीट झालं फोन अ फ्रेंडच?
नाही ना. मी मला पहिले ट्रान्स्क्रिप्शनचच मीळालं होत ना? तर मग मी ते वीस- केले त्यात माझे काहीतरी त्यांनी आठ नाकारले. म्हणजे नंतर पाच दिले होते. ते म्हणजे आधी त्यांनी पाच नाकारले होते. मग परत पाच दिले त्यांनी मला. माझे टोटल पंचवीस मिळाले. मी मालेगावला राहते.
ओके ओके. अच्छा, काही करताय सध्या घरी?
नाही सध्या घरीच आहे.
अच्छा. काही आयडिया आहे? बिझनेसची वगैरे.
नाही नाही बिझनेसच तर आम्ही काय कधी केला नाही. हा आणि डोक्यात नाही आता
ओके
हा
मी विचार करत होते फूड बिजनेसचा अ म्हणजे ड्रायफ्रूट्सचे लाडू वगैरे अस
हा हा मग करायला काही हरकत नाही ब चांगला आहे बिजनेसचं
म्हणजे रेसिपी वगैरे आणि त्याची कॉस्टिंग काढतेचं आहेत त्या मग म्हटल्या नंतर थोडस अजून ट्राय करते
हो हो हा ऍड वगैरे द्यायला काही हरकत नाही याच्यावर पण द्या तुम्ही आपल्या ग्रुप वर वगैरे टाकता येतील तुमचे अजून काही ग्रुप्स असतील त्याच्यावर टाकता येतील तुम्हाला आणि परत आता सरिता वगैरे ज्या युट्युब वरच्या आहेत ना तर म त्या पण सांगतात की किती कॉस्ट
तेच मी तेच पाहते सरिताजचं मला आवडतं अ तशा रेसिपी सरीताज किचनच्या कारण मी पाहते तिचं मेजरमेंट बरं वाटतं मला
मेजरमेंट पण तिचं पण बरं आहे आणि आणि त्याच पुढं म्हणून आहे बास्केट म्हणून तर त्यांचही चांगलं असतं आणि हा आणि त्याच फूड बास्केट ते ते पण एक आणि एक तिकीटं मराठी म्हणून आहे तर त्यांचं ही असं आणि मेजरमेंट पण असतं सरिता तसं म ते अ म्हणजे कॉस्ट प्रॉफिट वगैरे किती लावायचा काय लावायचा अं असं?
ते सांगते हां
हां, हा त्याच्याहून तुम्हाला त्याची आयडिया येऊ शकते. तुम्ही कुठे राहता?
मी आहे ठाण्याची तशी, आमचं नेटिव प्लेस पुणे. अं, पण मी सध्या हिमाचल ला राहते हा पुण्याजवळ जुन्नर तालुका.
हां हा..
तिथे नेटिव प्लेस ते
हा हा.
प्रॉपर मालेगाव चेच का
हां, मी मालेगावची त्याच्या म्हणजे आम्ही मुळचे धारचे हे पवार? हां तिकडचे पवार आहे आम्ही पण मग आमचे... पूर्वज जे आहे ते इकडे आता सेटल झाले. तर मामी इथेच हे आता खूप वर्ष झाले म्हणजे अ मालेगावलाच आहे आणि आमचे सगळे नातेवाईक पण मालेगाव हा मला ही छान वाटलं तुम्हाला काही आयडिया तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन मिळालं
ट्रान्स्क्रिप्टचं अजून मिळालं नाहीये आम्ही एक.. जणांना आता जस्ट विचारलं तर त्या मला बोलल्या की अं आधी हे टा तुम्हा म्हणजे मला फोन अ फ्रेंड चं आलंय तर त्या बोलल्या की आधी मग हे कंप्लीट करावं लागेल मे बी आणि नंतर ते मिळेल तर मग बघ बघते विचारून मी पण कुणाचे तरी गायडन्स घेते ग्रुपमध्ये. मेसेज करून पाहते
हां हा हा विचारा बरं थोडसं कारण की कसं होतं ना की असं फक्त आवाज येतो. पण मग काही समजत नाही की नेमकं त्यावेेळेला का काय करायचंय काही नाही. मी एक. कंम्प्लिट केलं, मला आता परत फीफ्टी मिळाले पण मग नाही मग ते जमत नाही म्हणून असं वाटलं. आणि हे पण आहे मला मी फोन अ फ्रेंडच पण बघितलं तर मला पाच कार्य मिळाले. पण अं ते विषय देता आहे का आपल्याला असं?
पाच स झाले का तुमचे म ते?
नाही, मी फोन ओ फ्रेंड अ नाही ट्रान्स्क्रिप्शनचे झाले माझे मी पंचवीस होते, वीस होते ते आणि मग त्यांनी परत पन्नास दिलेय मला.
अच्छा.
हां, पण मग ते मला ते साउंडच वगैरे काही कळत नाही कि ते साउंड
ओके, ओके. ग्रुप वर ग्रुपवरच आता मेसेज करावा लागेल मी पण करते, तुम्ही पण
हा. करा, मी आता हे तुम्हाला फोन अ फ्रेंडला मग त्यांनी विषय दिला होता का असं?
नाही, मीच त्याच्यात फोन फ्रेंड मध्ये येतं की आपण काय? काय-काय बोलुन शकतो, अं की त्यांनी दिलंय म्हणजे घराबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, बोलू शकतो प्रवासाबद्दल किंवा खाद्य पदार्थांबद्दल एखादी रेसिपी आप. पण शेअर करु शकतो आता आपण अवांतर बोललो पण थोडसं असं बोलाय लागेल. आता माझा पण फस्ट कॉल होता ना? त्यामुळे‌. चालेल, ओके थँंक यू.
थँक्यू.
ओके बाय हॅव अ गुड डे बाय.
हा बडेठीक आहे.
हॅलो. हॅलो आवाज येत ताई हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज येत आहे.
हा ए प ना आवाज
अ पाच मिनिटच झाले तर अजून वेळ म्हटलं. पाच मिनट एखाद्या रेसिपी बद्दल वगैरे आपण बोलू शकतो का?
हा रेसिपी तर मात हा चालेल ना चालेल ना.
तुमच्या जळगाव साईडचच आहे ना तुम्ही? म्हणजे मालेगाव जळगाव इ ना ह तुमचं ते लोनचं पण छान असतं तुमच्याकडं... त ना बडीशेप आणि गूळ वगैरे घालतात बघा? गुळ घालतात ना? हां.
लोणच्याला गुळ घालतो आम्ही. हां, हा एक किलो चायला मी असं. तीन दोनश अडीचशे ग्रॅम असं. गोळे घाडते.
एक किलो कैरीला आणि आणि त्याचे मस् ले वगैरे मग
हा त्याचे मसाले ना बडी सोप असते मोहरीची डाळ असते. ते आपले लवंग असतात मिरे असत आणि. एक गोड लोणच्या मध्ये काही काही टात तर धने पावडर वगैरे टाकत. आणि मेथ्या आणि मिरची आपलं मीठ आणि थोडीफार. थोडीशी हळद हळद खूप जास्त नते आणि हिंग
हिंग पण टाकाव लागतं लसूण वगैरे तुम्ही वापरता की नाही लसूण. नाही का अच्छा
ल नाही वापर बरेच जण टाकतात लसूण काही काही आपली. ही लाल मिरची असते ना आपली. हा ती पण टाकतात म्हणजे कोल्डिरची जी अस
हम्
ना तर ती पण टाकतात तर ती गोड आंबट तिखट असं ते अ छान मुरल्यावर मग चांगली लागते ती मिरची पण मी. साधारण गोड करते तर मिरची वगैरे काही टाकत नाही. आणि रंग येण्यासाठी थोडीशी असं काश्मीिरी मिरची असते. आपली लाानण्याची कश्मीिरी हा ती थोडी टाकायची
त मग तेल वरती ठेवता का म्हणजे कि कसं करतात ते लोणचं.
लोणच्याच्या वर तेल येईल ना. असं ठेवायचं म्हणजे तेही खराब होत नाही असं. आणि लोणच्याच्या खाली ते गेलं किं म ते खराब होतं मग
कारण ना असं ह लोणचं बघा कधी कधी ते श आल्यासारखं वगैरे
नाही मग वर असू द्यायचं ते पण जर आपण गुळ वगैरे घातला ना. तर मुळात पेट त्याला कमी असलं तरी त्याला पाणी सुटत ना. तर त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे व एव गोल्ड लो. च प्रमाण क अस तरी पण चालत प. लोणचं जर असलं तर मग त्याला तेलाचं प्रमाण जास्त असावं लागतं. वर फोडींच्या वर पेलेयला पाहिजे आपल्यारी पुढ असतात ना त्याच्या वर ते लयला पाहिजे.
हम् हम् हम् मी ना ते हे करून पाहिलं तर मी थांबा
हा हा मीठां.
तो पण छान झाला म्हणजे आता टिकतो की नाही.
करते.
हा मेथंबा मेथ्या वगैरे टाकलेल्या पण टेस्ट खूप छान आले हो त्याची गुळ हा आणि मेथ्या वगैरे टाकल्या होत त्यात. हा ते तसच शिजवायचं फक्त याच्यात माहत ना होत आहेत.
ते ह थोड लवंग आणि वेलची टाकायची याला तुपामध्ये थोडी बसताना मग छान पेस्ट येते हा वेलची पावडर टाकायची आणि अ. हे लडवंग आणि दालचिनी असत ना दालचिनीची काडी आपली आम तर ते थोड
मग ते साखर आंबा वगैरे तुम्ही करता तो पण टिकतो का त्याला पण कधी कधी वरषी येत.
नाही नाही माझ्या आहे ना. कारण की त्याला ना एक तारी पाक होहीपर्यंत शिजवायचं हा पटावर असत ते एक तारी पाच होईपर्यंत त्याला थोड शिजू दिला ना आम ज का वगैरे म ठेवत नाही. मझ टिकतो छान हा हा पा ह शिजण्यावर व्यवस्थित शिजण्यावर रातो तो एक तारी पाकवतो एखाे बघून घ्यायच, जस बोटावर चाचणी करून आणि थोडासा पातळ ठेवायचा. म्हणजे तो नंतर थंड झाला ना किंवा घट्ट होतो ना,
हम्म हम् बरोबर.
त्याच्याकरता थोडा पातळ ठेवायचा म्हणजे मग वाढताना एकदम गोळ्याच्या गोळ किंवा मग ते चमचाने काढायला जमत नाही अस.. चणा होता थोडा पातळ ठेवू लाग मग व्यवस्थित वाढता वगैरे तो आपल्याला ताटाला लावता येतो व्यवस्थित.
बरोबर हम हम ह हे पण आ
काही वेगळे पदार्थ आहेत का?
इकडचं ना आता मी स्कूलमध्येध्ये जात होते आता मी सोडलाय जॉब त इकडचं त्यांचं थोडं लोणच्याची वेगळी पद्धत असते. यांचं मेन तर पराठाच आहे, मेन त्यांचं खाणं पराठा, कढी, राजमा, चावल असं
राजमाव ह
आपल्याकडे गुजरात मध्ये आणि महाराष्ट्रात खाण्याच जास्त शौकेत
हा तेस ना चला वाटत हम् ह् तिकडे राजमा जास्त चालत राजमा भात कडी भात वगैरे, तिकडच्या भागात ते तेच चालतात जास्त
हम्म चालेल. चला मग ठेव हो करत जा कॉल काही हा हा चला बाय. ओके, ओके, ओके बाय हां थँक्यू हां